तर हे उदरनिर्वाह इंधन आणि कुटुंब नियोजन हे शा शाळेमध्ये कॉलेज मध्ये तुम्हाला आले असतील ना विषय शिक शिकण्यासाठी म्हणजे असे?
नाही.
नव्हते तुमचं समाजशास्त्र, अर्थशास्त्र असं.
नाही माझं बिकॉ माझं बिकॉम मध्ये झालंय.
हा पण असतात ना अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषय.
नाही अर्थशास्त्र असतय. अकरावी, बारावी राहील एवढच की.
हा मग अकरावी, बारावी मध्ये पण असतील ना हे विषय. उदर निर्वाह. म्हणजे महिन्याचा एकंदरीत खर्च कोण करत म्हणजे. काही आता शेतकरी लोक असतात ना त्यांचे वर्षभराचे खर्च म्हणजे असतात ते. वर्षातून एकदा किंवा दोनदाच त्यांना पैसे भेटतात ना पिकातून त्याच्यावरच त्यांच चालतं सगळा उदरनिर्वाह आणि इंधनासाठी पण ते. प्रामुख्याने असं लाकडच लाकडांवरच चालतं त्यांचं सगळं. जे काही. जळण असतं ते जंगलातून किंवा शेतातून येतं ना त्यांच्या.
हा.
आणि कुटुंब नियोजन काय खेडेगावामध्ये जरा. मुलगा मुलगी असं जरा जास्त चालतं त्यामुळे ती काय संख्या जरा जास्त मुलांची संख्या असते तिथे. म्हणजे तिथपर्यंत काय. शासनाच्या नियोजन काही पोहोचतच नाही खेडेगावापर्यंत ना.
हा.
का आणि काय तुमचं म्हणणं आहे?
नाही.
ह ठीक. हॅलो हॅलो.
हा.
तुमची शेती आहे तिथे.
हाय की हाय की.
मग शेती करतात तुमचे वडील शेतीही करतात? आणि नोकरी दोन्ही करतात?
नोकरी नाही करत शेतीच करतात.
मग काय ओ पिकतं तुमच्या शेतामध्ये.
ऊसच की.
ऊस फक्त ऊसावरच चालतं का सगळं तिकडे?
हो.
आणि भाऊ नोकरी करतो?
हां.
मग उसाचंही तुम्हाला किती, किती वर्षातून भेटतं?
मला माहिती नुसार. वर्षातून नाही तीन वर्षे लागतात का काहीतरी?
नाही एक, दोन वर्षात भेटतं वाटतं.
हा आणि साखर पण भेटत असेल मग तुम्हाला कारखान्यातून किती टन जातो तुमचा ऊस तरी
तरी जातो नव्वद वगैरे जातय कधीतरी
हा मख्ख भरपूर जातो की.
हा एकदा कमी जातंय एकदा जास्त.
हा हा. आमची पण आहे गावी शेती. ते माझे सासरे करतात. आणि आम्ही काय भात लावतो इतर वेळेस, आता पावसाळा चालू झाल्यानंतर भाताची रोपं लावतो आम्ही. आण त्यानंतर मग वर्षभर कुठेतरी शेंगात किंवा मग ऊसच असतो, पण आमचा ऊस अ थोडा असतो म्हणजे. फक्त साखरेसाठी.
हा हा.
एक अ.. पंधरा-वीस टन आसं काहीतरी, म्हणजे जास्तीत जास्त तीस टनापर्यंत जात आजून काय म्हणणं आहे तुमचं.
तुमच्या घरात किती जण हायसा मग.
आमच्या घरात मी, माझे मिस्टर आणि मला एक, दीड वर्षाची मुलगी. गावी माझे सासू सासरे असतात पाच जण आहे आम्ही.
हा. तुम्ही जॉब करता मग.
आता सध्या मी.. मुलगी झाल्यामुळे, जॉब नाही करत. पण मी आधी करत होती. ते एका मोठ्ठ्या, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये
हा हा. पुण्यातच काय.
हो हो.
हा. तुम्ही कितवी पर्यंत शिकलाय.
मी ग्रॅज्युएट आहे माझं काही कॅम्प्युटर कोर्स झालाय.
हा.
हा. त्याच्यावरच मी परचेस मध्ये होतो. जाॅबला.
आण मी पण लावणारय कॅम्प्युटर क्लास आणि थोड्या दिवसा
हा हा. मग तुम्ही दहावी-बारावी नी, नंतर लावतात असं क्लास तुम्ही नाही केला का त्यावेेळेस
ते एम ए सीआयटी केलत इथं गावातच होतं दतवाड मध्येचं. म आता टॅली वगैरे करायचंय नई, मग ते इचलकरंजी मध्येच कुठं तर लावणारायत.
हा. ती घ्या. आजून तुमचं गाव कसं, छोट आहे मोठं आहे.
हाय की मोट्ट.
म्हजेे सगळ्या सोयी आहेत दवाखाना, हाॅस‌
हा हाय हाय.
दुकान वगैरे, भाजीपाला सगळं भेटतं तिथे कि, इचलकरंजी मध्ये यावं लागत.
नई सगळं भेटत इथं.
मग फक्त शाळेसाठी, कॉलेजसाठी द्यावं लागतं का?
हो. बारावी पर्यंत एवढंचय इथं कॉलेज बारावीच्या पुढं मग इचलकरजी. कुरुंदवाड, शाळा पण आहे की.
शाळा पण आहे चांगल्या मोठ्ठ्या शाळा आहेत.
मोठे असे नाही आहेत,
हम् ह मग खूप तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून जाता की तुम्ही एकटीच जाता
नाही मी दोघं तिघं जातयकी
हा म्हणजे, मैत्रिणी आहेत तुमच्या-
हा, हायत
हम्म हा टास्क, काय तुम्ही आता मला कॉल केल्यानंतर परत त्यांच्यात ते आपापसातच होऊन जाईल तुमचा
हो मग दोघं जण आहेत, त्यांच्या संघ होऊन जात
हा-
मग आणि किती जणांचं करायचं तीस जणांचं ना
हा तीस कॉल करायचे आहेत, तुम्हाला एका व्यक्तीला तुम्ही पाच कॉल करू शकता वाटतं,
हा मग त्यांचा आता तुमच्या संघ पाच, त्यांच्या संघ पाच, म्हणजे पंधरा होऊन जातील
हा पर पंधरा नंबर आहे तुमच्याकडे लोकांचे,
माझ्याकडे कोणाचीच नंबर नाही ते
हम्म, ठीक आहे मी तुम्हाला सांगेन नंतर नंबर
हा तुमच्याओळखीच्या आहेत काय कोण
नाही नाही माझ्या बहिणीचा ग्रुप ग्रुप होता ना तिच्या कॉलेज मधून हे भेट ना तिला तर तिच्या कॉन्टॅक्ट तुम्हाला देन काही नंबर
तुमची बहिणएसीला आहे का
हो-
हा
होती म्हणजे तिथूनच तुम्हाला, पण भेटलेय का हे
हा माझी पण फ्रेंड एक होती बी, सी, एला, मग
हा बीसी ए, बीसी एच, करत होती माझी पण बहीण.
हा मग तिनच दिल्या मला माझी मैत्रिणीणच दिल्या मला पण हे ऍप
हा, ठीक आहे, चालेल मला आता तुम्ही करा मग मला कॉल
हां